काऊन आवाज नाही याचाय हो काय मग तो गेला का तो खाली कॉल आता
आ गेला दीड मिनटाचा झाला तो कॉल
गेला मग तो खाली जाऊ द आता ल या कॉल नाही तारास देणं लावला
हो केलते अश्विनीला केलते का रात्री कॉल
एकच केलता हो बाई तिले दहा वाजले होते
लेकरू आहे लहान तिचा मांग
हो
सकाळी कामाला गेलो की एक वाजता त आपून घरीच येतो समजा
अ एक वाजता घरी आल्यावर घरचे काम राहतात घरचे काम का फोन जवळ असते का फोन ह बाहेर असते
फण बाहेरच असतात आपले
आम्मा फोन कोण घर ठूते काय निरापीचे
नाही कोण नाही ठेवत घरी
हम आता फोन दिला देईन मला हाती म्हटलं आता शीमा वैलीच करू द्या पहिले नाही लेकरायच्या हाती लागलं कि ती लवकर नाही बद
बापा लेकरं लेकरं देतच नाहीत फोन
ते असं करतात की काय फोन फुटते की काय आता म्हटलं प येईल नाही माहित आपण फोन करून घ्या मग पहात बसा बाप्पा वानेर डायरेक्ट घरातच येतात न व माय
हो तुमचं ते आहे ना वरून खाली यायले
आमच्या येथे तसेच करतात खाली येतात वरून
हो बरोबर आहे
नाही माघ एक वेळ आम्ही नवीन नवीन राहायला आलतो की नाही इकडे
ते मागची खिडकी खुल्ली होती अ मी कि नाही असे एक भरणी शेंगदाणेची आहे एक सट्ट भरून काढून ठेवून दिले शेंगदाणे झाकण उघडलं आणि खान चालू सज्ज्यावर बसून
हो
आणि मग तुम्हाला कसं दिसलं ते म्हणजे तिकून गेले असल ना तुम्ही
हा नाही व थोडेसे खाल्ले होते तरी मग त्या वेळेस पासून ती खिडकीच फिट करून घेतली तिकडून बोर्ड लावून दिल एक एकदम पॅक
बरं केलं बाई ते
पाणी येत अशील न खिडकीतून पाहिले
नाही हो पहिले तर ते नवीन नवीन तर तो आम्ही समजा दिवाळी नंतर दिवाळीच्या आधीच आचालो होतो राहिले त्यावेळेस काही एवढं पाणी नाही येत जाय
हा हा
हा मग एक दोन वेळा आलं मग त्या वाननेरांना तसं घडवल्यावर मग आम्ही एकदम पॅकच करून टाकलं
हा वनर भेेतोय नाहीत ना बाई आपपल्यालेव आम्ही दोघी सासू न दिलो खू हणू आलो ताकत ना पण ते काहीचे भेतात
ते काय ते घेतल्याशिवाय जातच नाही
नाही म रात्री मला बाहेरच निघ म्हणं बाहेरून आवाज देतो मी कोण आले
क भात आले पाय गॅस कमी करज हां सर
कुकरात टाकेलशन ना
नाही भात नाही टाकला कुकरात ते डबे हरपले ना कुकरात टाकायचे आता वेगवेगळेच टाका लाग ते डाळ टाकतो कुकरांनी
हा का डब्बे मग भेटत असतील न बय
म काही पाहिले नाहीत म भेटतात की नाही भेटात
भेटत असतील मस्त तिच्या शिस्ते एक खट्टा स् वरणभात
म्हणजे का सलगोलगच टाकतो
ते अलग अलग टाकल क ल टाईम ज तिथे एक खटा बहात श
टाईम तर जातेच आता दहा पंधरा मिनिटं लागतात
हा आम्ही तर तांदूळ बाई तर राशन आता काय म्हणून कधी भेटते
आता या महिन्यात भेटतील या नाय तर पुढच्या महिन्यात
या महिन्यातच भेटीन ना
हो एप्रिलमध्ये भेटलं होत झाले तीन महिने हा एप्रिल हो एप्रिल ते जून तीन महिने झाले
झाले की नाही या महिन्यात भेटायला पाहिजे
हम्म
काही नाही ते इकतचे तांदूळ किती खा मला तर कंट्रोचेच तांदूळ आवडतात
हो काय
हा आता किती चालतील ते तीन महिने झाले ना
हो
वाट पाहणं चालू आहे
हो
पण मग ते तिकट आहे की काय
काय म्हटलं
वरण म्हटलं तिकट आहे की दुसरी भाजी अजून बनवाव लागते
नाही वरणच तखट करायला लावतो कानशीन देत टाकून देतो हे मग मी तींनदा चालली जातो
हम्म मीटंग मीटिंग कुठे आहे
तिकडे आहे शेलाबाईच्या घराचे इकडे
हा काय म्हणजे त्याच्या घरी आहे का
नाही त्याच्या घरी नाही त्याच्या घरासमोर आहे
हां
तीच चार गोट आत ना शैलाबाईच्या घरापाशी माले
हा हा
दोन गटाच्या मिटिंगा शेलाबाईच्या घरी यतात
हा
आणि दोन मिटिंगा त्या गटावालीच्या तीतात
हा हा
लग्न चाललं होतं ना तुम्ही
तज जातो बाई आता तो मणजे जायला लग्नान दि काय करतो आणखीन त तिचा आहे दारू बनतो कशी हाय
हो हो
हा दारू बीरू पिन आणखिन काही बोलूनं गेली ना माले कामचा जीव घेते
दोघे जायलात की का एकटेच जायला
परिवार गेला त्या हिचा
हा काय बरं केलं मग.
जाऊ सकाय लग्न लागयला.
हो भेलं ते पूर्लं जाणच हे वादा वाद.
पाहणे राहणे हिंद
हम्म
हम्म हं. काय करतो मग लग्नच चाललीच होती.
हम्म. वैरगैर केल असेल ना तुम्ही.
आता ईर नाही नेत मी आता वईर आहे मा घरांली केयला र मले. गरजच नाही करायची साडी घरा रंधी आहे म्ह खोकळी हाक.
हम्म.
फक्त लग्नात जास्त लागते आता येईन महिनेत
हम्म.
सरीच्या सईरं पाईजात.
नाही नाही.
म
एकाच वाजला म्हणजे बच झाल.
बस झालं एकाचा एकच असला म्हणजे.
आता आजच कार्यक्रम शेंतू चांगला की उद्या आहे.
उद्याच लग्न आज हर्दीचा चांगला कार्यक्रम आहे मग वरात आहे चांगली. ते एक करी शक शर
हा रिपेक्ष आता पोरीच्या घरचं तर काही नाही ना.
नाही पुरीच्या घरचं काही नाही म्हणतात.
हम्म. आता इथल्या दुरून जर त इकडे अकोल्यात लग्न करू राहिले तर काहीच नाहीये तिकून.
हम्म. काहीच नाही.
हम्म पूर्व ते पवन कोणतं काम करत?
बँकेत नाव फायनान्स बँका नाही का हे अन्नपूर्णा सारखे असे. लोन देनाऱ्या ते तेच्यात.
हाव काय तिच्यात काम कर.
हम्म घात पैसे माग्यान फिरा तिस्तीचे.
हा हो हो तिच्यात. म्हटलं हे आकाश करतात तेच काम करतात काय?
नाही नाही ते नाही आकाशची ड्युटी बँकेेताय.
हा म्हणून तर म्हटलं.
हा याले फिराय लागते म वसुलीसाठी.
हम्म हम्म, पळत अशील ना त्याचे पेमेंट.
हा.
आता इथलं सोनं लान केलं म्हणतात
हम्म
चहा घी
यहा घी झाला ना चाय झाला
हा.
चहाज घेतला तांदूळ निसले.
हा.
त्याला फोन आला भात टाकल्यावर.
हम हम
हम्म
खोकला झाला काय
हो बिचारा आहेत स वयाना खोकलाच होते मध्ये
हम्म केळ लय खल्ले का वावरात
हो माय केड अक नाही खाल्लं म खात नाही मी आता ईमले
हा
मी इकतचे आनले ते खातो पण मी ते केळीत पाहिले कि म मनच नव्हत खायले
हो काय
हो ते मी ज स्वतः आणतो ते पाहिलं सडेल पडले की मग माय म्हण नाही होत खायले
हम्म
आणि ते ताजी विकत आणले कोण की मग मला खाव वाटतात ते
हम
ते लेकरराईलाच म्हटलं खाय बापा तुम्ही ते थाडे थाडेच आणले म असे जास्त डोनो पिकेल नाही आणले
थाडे थाडे च आणाय लागतात ते
हा लेकर खातात
हम
लोणच्याान लवकर सर्दी होते मले
बाय
ए करंचा पोरगा आहे का
हो बाय करून राहिला तो मले
बापा रे
हा
कसं गरीब लोकरात बिचारा दोन्ही तेे
हो लयच गरीब बात
कोणाही जोड राहतात ना
हम्म
अशे आटत नाही चेहरा पहून असे लढत नाही
ह हं
लई गरीब आहेत पोरगी तर लईच गरीबाय
हे लईच गरीबाई
मग तिथ लस लाड येते लस गरीबायतेे
हो
नाहीई बावलंचय
हम्
ह काय पाळजी नाहीये तु ही मस्ताय कोणाही जोड राय ते
समोस जोड राहाय सब दोगोई भाऊ को् मुस्लिम भिन खय ते नत नसतातच नाही राहा
घरात नसतात तर आता शिकडे होता ना तो मीराबाई जवळते पोरगी
ह हो नाम्याच्या हा नाम्याच्या दुकानातच असते नीरा भषेल दिवसभर हो दिवसभर नाम्याजवळ असते दुकानात त्याच्या
हा काय काही चॉकलेट गिकलेट देत शिंद खायला तीले कायच काही खाते होते सात सात आठ महिन्याची शि ते
हम्म आता नवव्या महिन्यात एका वर्षाची होते ते.
हा काय.
हां.
एका वर्षाची होम एका वर्षा समजा पुरीची जात उभी राहाला पाहिजे.
मग राहतील मग ते.
राहतेय काय.
हो फक्त कायले धरून राहते आता अजून चालेल नाग. अजून दोन महिने टाईम आहे ना एका वर्षाची वय आले.
हा टाइम आहे चालेल मग त तोपर्यंत.
तचालीम केलं हो का. कायली धरून उभी राहते टोंग्याना म्हणून पहतेे.
हां
हां
ह काही काही लेकरू हर पोय असतात लवकर चालतात
हो
काही काही तर दीड वर्ष चालत नाही.
ठेव नऊ अकरा मिनिट झाले ना.
मा ठेव म.
हा.